काय करताय, जेवला काय?
ह.. नाही आता जेवायचं है नाश्ता झाला होता, तुमच झालं का?
हो.. जेवण वगैरे झालं सगळं.
हम्.. हम.. लवकर उरकत.
असं घरात हतात. आता काय कॉलेज वगैरे नाही ना मग घरी असल्यावर कसं भूक लागते मग लवकर जेवतो.
हा.. बरोबर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
आ.. हो.. तुम्हाला पण, सकाळीच मी गेले होते स्वामींच्या मठात.
आमच्या हिते माग पंचमुखी हनुमानाचं मंदिर है.
हा. हा..
आम्ही तिथेच... विष्णू, विष्णूच पण है आणि शंकर पण आहे महादेवाची पिंड. पिंडचे तीन मंदिरात एकत्र तिघांचे दर्शन.
एकाच मंदिरात आहेत का सगळे?
होय एकच मंदिर
ह्म्म... ह्म्म्.. नाही मग एक इकड कस ते स्वामींच्या मंदिरात आज अभिषेक वगैरे होता ना मग तिथं कसं सगळ्या लोकांना म्हणजे अ... एक.. सहा -सात मूर्ती होती स्वामींच्या मग असं लाईन लाईनीन प्रत्येक अ.. म्हणजे प्रत्येक माणसाला अभिषेक घालायला दिले ते आणि तिथं आपण नारळ घेऊन जायचा होता आणि तोच आशि आशीर्वादाचा नारळ आपल्याला असं मग अ.. परत दि... दिले ते. मग त्याचंच काय तर.. अ.. गोड काय तरी घरात करून खायचं पण बाहेर हा. बाहेर असं द्यायचं नाही. द्यायचं नाही कोणाला, घरातल्यानाच.. घरातल्यांनाच खायला द्यायचं अस निवद दाखवून.
हा... हा.. असं पण.. अ.. खोबरं आणि साखर पण चांगल लागतं. ते नाही तर गुळ टाकून मोदक केलं तर होतंय.
हा मोदक नाहीत तेच की असं काहीत कसं अ.. तर मी मम्मी गेलेलो मग ते दोन आहेत. मग त्याचं जास्तच होणार की ह्.. ह्..
हा.. मोदक हाय आवड ना असं तर मोदक करायची.
कसं करताय तुम्ही मोदक?
ह.. खोबरं खिसून घ्यायच.
हम्
आणि किसल्यानंतर मग ते गुळाबरोबर परतायच थोडशी इलायची पावडर करायची तर टाकायची, चिमडभर मग ते मस्त दोन एकजीव होस तोपर्यंत करून द्यायचं. कणिकेच्या पिट्याची करायचे असले ना, तर कणिक मळायची छोटे -छोटे हुंडे करायचं त्यात ते सारण सगळं भरायचं मोदकाचा आकार द्यायचा अन उकडून घ्यायचे. उकडीचे मोदक करायचे असले तर उकडीचे करायचे कोण- कोण तळून सुद्धा खात तळून खायचे.
तळून पण उकडीचे मोदक आहो म्हणजे, अ मी एकदा ट्राय केलेलो, पण ते काही नीट झालंच नाही तांदळाच्या पिठाच करतात. ते कसं म्हणजे ते तुम्ही बनवताय का?
नाही आम्ही कणकेचे करतो, कांद्याच्या पिठाचे ते जास्त कोकणाकडे जास्त बनतात. ते कोकणात जास्त फेमस आहे, आपल्या इकडे तांदळायचं पिठाचे नाही करत गव्हाच्या
गव्हाच्याच की तेच की घरात गव्हाच्या बनवतो, पण असेच का एकदा अ म्हणजे कुठं जरी बाहेर गेलं तर कसं पांढऱ्या कलरचेच मोदक असतात ना. म्हणून अ म्हणून ते ट्राय करायला गेलं. पण ते तसं नीट झालंच नाही.
अच्छा! आज काय मग गुरुपौर्णिमा स्पेशल काय स्वयंपाक केला?
आता संध्याकाळी सगळे कसं सकाळी कामावर जातात त्यामुळे संध्याकाळीच,
हा हा बरोबर.
काय हम्म तेच की मग मसाले भात गोड काय तर बनवावं लागेल.
हम् हम्म
पनीर नाही तर काजूची भाजी असंच की हं हं
हा हा बरोबर. हम्म
तुम्ही?
हम्म, आमचे पण सकाळी मुलं शाळेत गेले म्हणून बटाट्यांच चपाती करून दिले त्यांना डब्याला, आम्हाला मग रात राजस्थानी फेमस गट्याची सब्जी असते ना. ती केली आणि आता काय नाही संध्याकाळी स मग आता कडी, भात आणि आळूचे गोळे
आपल्या साईटच तिकडं जास्त खात नसतील ना?
हा जास्त नाही इकडं पावटा, घेवडा, असं काही भेटतच नाही इकडं. म्हणजे हे पिकतच नाही इकडं त्यामुळे भेटतच नाही. असं भाजे हम, काय मग तेच फ्लॉवर आणि गोसावळ, आणि पत्त म्हणजे कोबी असलच असतं जास्त. त क काय म्हणतात भोपळा, दुधी भोपळा असं
म्हणजे असं भाज्या हिरव्या भाज्या
जास्त नस त हो पालक मेथी वगैरे आणि आपल्या इकडे कसं त्या पिंडी भेटतात ना.
हा हा
इत भाजी ही किलोवर भेट ते ऐंशी रुपये किलो, सो भाजी मेथीची काल शेपूची भाजी आली होती, ऐंशी रुपये किलो.
मग काय जास्त बी येत नसेल.
नाही पेंडी काय येणार हा असं असं
खरं काय नीट म्हणजे ते क घरातत आल्यावर आता जर जास्त लोक असल्यावर ते कितीला पडते, दोन बा किलो भाजी घेतलं म्हणजे आपल्या इकडं आता अख्ख्या आठवड्याचा माळव्याचा बाजार होतोय.
होतो हो
लईच मन महागाईजास्त आहे मग तिथं.
जास्त. म्हणजे असे गहू वगैरे तर फेमस आहे, कपड्या मार्केट ते स्वस्तय, पण भाजीपाला ते खूपच पाऊस पडला की भाजीपाला महाग होतो, कारण दुसरीकडन येतो ना मग कसा. त्यामुळं महाग होतो, असं होतं, इथे इंदोरमध्ये राहणं
देय का
हो प्रॉपर सिटीमध्ये.
म्हणून जास्तच, अजून तिथं गाव टाईप असं काय नसलच.
नाही नाही नाही. लांब लांब आहेत, जवळ कायच नाही असं म्हणून, हम्म.
शेतीबिती पण असं सगळं धान्याचींच, असं ह्यजी नसत्या, इकडं कसं आणि ऊस तर चुकून पण पिकत नसल तिथं.
नाही नाही इकडं गहू जास्त,, गहू.
गव्हाची शेती.
हो गहू इकडचा इंदोरचा म्हणजे एमपीचा गहु फेमस य. लोकल गहु तो सगळा म्हणजे पूर्ण इंडियात इंडियाच्या बाहेर इथला एनपीचा गहू जात
म
फेमस हाय,
हा म्हणजे सातार्या साईड ला कसं भात फेमस हाय तसं.
हा हा. हम्म.
काय ते इंद्रायणी भात फेमसय
इंद्रायणी इंद्रायणी तांदूळ फेमस. आणि खाल्ला का तू कधी, इंद्रायणी छान लागतो.
छान लागतो, म्हणजे मी तिकडंच की शिरवळला होते ना, त्यावेळीच की आमचं सगळी लोकं कायम कायम असं म्हणजे टिफिन डब्याला वगैरे पण अ इंद्रायणीचाच भात आननार, आणि आमच्या ई इकडं कसं, इंद्रायणीच नाही ते जास्त बासमती आणि दावत असतय की, त्यजं तांदूळ. त्या त्यज खात्यात, आणि इंद्रायणीत तिकडे कसं, मग खरं टेस्ट छान आहे इंद्रायणीची.
हा ते दावत वगैरे असं बिर्याणी वगैरे पुलाव करायला छानय. पण असा रेग्यलर खायला मग असा गिजका छान रशा बरोबर असं मसाल्याच्या भाजीबरोबर तो मग इंद्रायणी छान लागतो.
छान लागतो इंद्रायणी पण इंद्रायणी लयच महागय तांदूळ.
हो महागय.
काय तर पासष्ट रुपये किलोय.
हो.
मग, आणि ते एकदा म्हणजे, ते खायची सवय झाली नाय एखादं हुतं, असं रेशनचं तर खात भी नाहीत, रेशनचं तांदूळ हे ते.
रेशनचे तांदूळ तर आम्ही ते नुसते आणतो कधी कधी इडली बनायला, किंवा मुलांची आवड असते आप्पे बनव म्हणून डोसा डोसा बनव, त्यालाच बनवायला वापरतो आम्ही, असं खायला नाही, मग खायला वेगळा आणतो. बासमती.
खायाला होय, ते सवयच मोडलेली असत्या त्यांची आणि
हा हा हा मग ते रेशनच्या तांदळाचे इडली ते चांगली बनते ना, आप्पे त्यामुळे मग ते रेशनचा तांदूळ घ्यावा लाग
हा, नाहीतर असं इकडं कसं आमच्या ईकडं रेशनच तांदूळ घेत्यात, म्हणजे आणतात सगळी रेशन पण म्हणजे असं विकत घ्यायला येणारी पण लोकं असत्यात म्हणजे रेशनच गहू, तांदूळ असं विकत घ्यायला, म आम्ही काय करतो ते विक तो आणि म त्याच पैशाचे चांगले गहू आणि तांदूळ आणायच.
हा आम्ही पण गहू नाही वापरत रेशनचे, गव्हाचे पोते विकतो आणि मग चांगले गहू भरतो.
तेच की, ते कसं रेशनच्या गव्हाच चपाती पण अशा चांगल्या होत नाहीत मऊ होत नाहीत.
एकदम कडक होतात, आणि तांदूळ पण एवढे आलेले असतात च्याळीस, पन्नास किलो एवढे नाही ठेवत आम्ही, पाच एक किलो ठेवत तो, आम्हाला जेवढं लागतं तेवढं बाकी सगळं वी
तुम्हाला म्हणजे एवढे तांदूळ येतोय म्हणजे घरात लोक जास्त असतील ना?
हां, त्यामुळं.
हम म्हणून, ती काय इटलीला ह्याला
हमं.
इडलीला, हेला, त्यालाच आणि काय दळपात घालायला.
आं?
जास्त करून कोण घालत नाही आता हेच्यात पीठ दळताना घालत होतीत ना तांदूळ. भाकरीच्या किंवा चपातीच्या पिठात पण आता ते बी नाहीत कोण घालत जास्त.
नाय, हम. माझ्या मुलाला हे ना मोठे आप्पे खूप आवडतात, मग मिक्स डाळीचे आप्पे करते ना मी तेंव्हा म तांदूळ, आपली हरभऱ्याची डाळ तुरीचे, मुगाचे असे घालून आप्पे कर मिक्स डाळीचे आप्पे
कोणत्या कोणत्या डाळी वापरताय?
हरभरा डाळ वापरायची
हं.
हम्म मसूर घ्यायचे, मूग घ्यायचे थोडे हं. आणि आपले तांदूळ घ्यायचे, उडीत डाळ घ्यायचे थोडी पोहे घ्यायचे हे सगळे थोडेसे आपली क कस्तुरी ते नसते का? मेथी दाना मेथीदाणा नाही नाही मेथीदाना. ते थोडेसे टाकायचे एकदम थोडेसे, कारण ते कडू आस ते ना म्हणून जास्त नाही टाकायचे एकदम थोडे टाकायचे, मग सगळ भिजत ठेवायचं दुपारी अस. संध्याकाळी दळायचं, सकाळी उठून म फक्त त्यात मीठ टाकायचं आप्पे करताना कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून टाकायची त्या मिश्रणात आणि सकाळी आप्पे करायचे, आणि च करायची खोबऱ्याची, हम्. हो, सगळ्या डाळी पण अशा पोटात जातात ना नाहीतर काही काही पोर डाळी खात नाहीत ना. नखरे करतात म्हणून
हो एक आता तर उसळ, डाळीच उसळ वगैरे बंदच झालय कोण बनवतच नाही. भाज्या आणि डाळीच्या आमटी, पाले भाज्या डाळीची आमटी असच. उसळ म्हणून डाळीच बंदच झालंय कितीतरी दिवस.
तिकडं म्हणजे जेवणात, जेवण बनवण्याची पद्धत किंवा असं. मसाल्यांची वगैरे वेगळी असेल ना, मग तुम्हांला कसं ते म्हणजे सूट झालं.
नाही आम्हाला तर म्हणजे माहेर अशी सवय होती. की सगळ्या मसाल्याच्याच भाजी करायची, आम्हाला बिना मसा मग तेची आमच्या घरी कोण खातचं नाही. अजून सुद्धा खोबरं लसूण, आणि बेसिक कोथिंबीर हा मसाला तर प्रत्येक भाजीत आमच्या असतोच असतो. नॉर्मल ग्रोथ च्या करायचं म्हणलं तरी. आणि इथं आल्यावर कसं की नाही ते, रोजच्या भाजीत नाही वापरायचं खोबरं फक्त चटणी मीठच टाकायचं असं. कांदा टाकायचा बास मग ते, पहिला पहिल्यांदा खाऊ नव्हतं वाटत. कारण आम्हाला मसाल्याची खायची सवय मग आता आता. कुठं आता आमच्याच हातात सगळं आल्यामुळं पहिल्यांदा काय. सासूच ऐकावं लागतं. आता आमच्याकडे आल्यामुळे जसं आम्हाला, पाहिजे तसं करून खात मसाल्याशिवाय आम्ही पण नाही खातं, थोडा तरी का मसाला होईना टाकतोच आम्ही.
हम, खरं आता कसं स्वयंपाक ती मोडून गेलेली असते पहिलाची.
हां.
त्यांचं म्हणजे काय असं तुम्ही वेगळ्या पद्धतीनें बनवल्यावर, त्यांना बी आवडत असलं की. कारणं आप आपल्या सारखं जेवण तिकडं नाहीच अजिबात.
निस्त ते कांदा टाक ते खाऊ न्याट.
होय. कांदा टोमॅटो तेवढंच. पण ते जरा, शेंगदाण्याचं पण. कूट घातलं किंवा, खोबऱ्याचा मसाला घातला तरी छान लागतं ते.
हो.
हिकडं आमच्या इकडं जास्त शेंगदाण्याचाच वापरत्यात मसाला. आणि तुमच्या साईडला लई खोबरं, अक्षरशः मसाले भातात बी खोबरंच घालत्यात.
हो हो हो.
हो, मसाले भातात म्हणजे, मुली डबा आणायच्या ना. हां, माझ्या सोबत होता त्या, त्यांच्या मसाले भात असला की. त्यात पण खोबरं लसूण आलं हेची असं म्हणजे. बारीक केलेलं वाटण असाय
वाटण हा हा बरोबर कोण कोण टाकत नाही. तर आमच्यात मग कांदा. आणि टोमॅटो आणि मिरची उभी चिरून नाहीतर, आले लसणाची पेस्ट टाकून पण खा
हम्म.
ते पण छान होत. ते कसं आमच्या इकडं पण तसंच बनवतात, ते बी छान होतंय ते.